हा बोला कीं.
आऔ कॉल मिला
काय म्हणलं?
नाही मीच कॉल केला, तुमी तुमचा पण आलं त म हॅलो.
हा बोला कि,
नाहीयेत. तुम्ही फोन केलतासा, काय अडचण हाय का? हॅलो.
नाही नाही. करणार हाय काय पटपट करा, असं सांगालतो मी तुम्हाला.
हा हा, नाही, केला लगेच.
हा म्हणजे पसारा बाहेर पडलाय न्हवं उन्हात तापाय लागलंय सगळं.
होय ते पण हायच खरं, आवरायला पाहिजे. हम्म हम्म. मग जेवण वगैरे आवरून काय काय
थोडं आवरलंय, पोरांना शाळेत, पोरांचे डब्बे झालेत, एक नांष्ट झालाय, आता जरा दुपारचं जेवणाला डाळ वांग्याची जाम.
हम हा. हा.
तुम्ही करता?
कशाचे?
डाळ टोमाटोची.
करतोय की.
हा. आमच्यात पण करतोय मी कधी कधी आवडत्या.
डाळीचीं आमटी मी सारखी करतोय, आमच्यात खात्यात आवडीन.
होय आमच्यात शेवग्याचीं शेंग नसली तरी पण फक्त डाळ आणि टोमॅटो घालाय की दोन. आणि ते शिजवून घ्यायचे. एक वाटी डाळ दोन टोमॅटो चिरून धुन कुकर लावायचे ते शिजवून घ्यायचे गिर आणि नंतर फोडणी करायची. अशी पण आमटी आवडते आमच्यात, भात आमटी खायला.
डाळीची आमटी करताना कणी मग तुरीचे डाळ जरा आणि मु मुगाची डाळ जरा मिक्स करतोय. आणि ती सिट्टी लावताना कनी त्यात टॅमॅटो एक मिरची आणि हि जर जरा उगाच हळद, मीठ आणि जरा उगाच चटणी त्यातच घालायची आणि नंतर ना मग लसणात जरा लसणाची फोडणी देत आणि त्यात जरा चटणी घालून फोडणी द्ययची. चवलई इत्या, आमटीला. हम्म् मिरची एक घालायची आमटीत.
मग तिकट पण घालतय ना?
तिकट पण घालतय पण एका मिरची थोड एवढ तिकट होतय नाही होत
हा हा.
चव येत्या खरं मिरचीन.
करून बघतो मी परत आता, आता शिजलेय माझी डाळ. आता साधी फोडणी करतो, तुमच जेवण झाल? जेवण वगैरे झालं सगळं.
हम्म् जेवण. त्यां नाव ल जेवलो आणि मग म्हटल चारी चार दिवस. ठी हम्म्. मग बसलोय आता गेलीया मग
हम्म, बर. एकटच गेल्यात काय सोडायला
मिस्टर गेलेयात सोडायला.
हा खूप मोठ तुमच सासर आणि माहेर मध्ये जरा जास्तच अंतर आहे ना ्
होय जास्त अंतर हाय, जरा का लय जास्त अंतर हाय. हम्म् लांबच पल्ला पडतोय, हम्म्.
म येताना कसं गाडीनच येताय काय? सगळ्यांना
नाही गाडीन येतोय, टू व्हीलर नच येतोय, नसेल तर पप्पा रिक्षा घेऊन येत्यात न्यायला.
पेशल रिक्षा करून
नाही आमची स्वतःचीच रिक्षाय. पप्पा आमच चे पप्पांची आमची रिक्षा हाय नई. हम् मग कायम शक्यतो पप्पाच न्ह्यायला येतात ते गाडीवर बसून गाडीवर बसून हित न तिथं यला अवघडतय नई
होय. होय.
पण आयला बी येत्यात अन घालवायला बी येत्यात पपा मम्मी आमच.
म चांगलय पण काय केलंत जेवाला
आज व्हय आज शाकारी केलत ते आणि डाळीची आमटी केलती सकाळी हा सोयाबीन
हा हा. आमच्या कड सोयाबीन सोयाबीन कस करताय तुम्ही
आम्ही व्हय ते हम्म डाळीचीच केलती आम्ही व्हय शे त्यात कनी अ खोबरं - कोतमीर परत तर लसूण आलं असं बारीक करून घालतोय आणि हा वाटण करून आणि कांदा जरा घालून -
हम्म भिजवतोय गरम पाण्यात नाही घालायच गार पाण्यात घालतोय गरम पाण्यात घाठलं कणी - त्या अस मऊ पडतय
गीच्च होतय लई गीच्च होतय
मग
नाही मी गार पाण्यातच घालतोय गरम पाण्यात घातलं की लगेच असं फिस्स कटल्या गत व्हतय हलवताना
आम्ही तसंच करतोय मग सगळीजण इकडं
मग खरं क फिसकटत नाही त्याला कीस असं मऊ पडत नाही
मऊ पडतय मग त्याच्यातले एका दोन तुकड करतोय आम्ही
हम्
ऐकाय ग तुम्हाला सांगते आमच्याड आम् होतय पण मटन मट - माझं कस होतंय बघा एवढं गिर नाही होत ते गरम भात घालायचं त ते उकळायच पाणी मग त्यात ते भिजवायचे सोयाबीन दोन वाट
हम
आणि थोडा वेळ ठेवायचा
हम
एक दहा मिनट आणि त्यातलं पाणी पुन्हा धा मिंट झालं ते असं प्लेट आडवी लावून पाणी नितळून काढायचं
हम्म
त्यात एक ताांपरून गार पाणी वतायचा सोयाबीन मध्येच आणि ते सोयाबीन छान अस पिळून घ्यायचे धुण छान अस वा जाते त्याला पिळून घेतलं म्हणज सगळं पाणी निघून जाते. मग ते मऊ पण होते मग एका सोयाबीन मध्ये दोन तुकड्या. करून घ्याययच
हम्म
मगकढईत ते एक चमचाभर तेल टाकून भाजून घ्यायचं.
हम्म
मग परत आपला कांदा मसाल्याचं वाटणं टाकून आपल्याला पाय तेथवडं ं एक वाातीवर पाणी घालून सुकीजच होत्या सोयाबीन.
हो सुकीच भाजीच होत्या खरं
हा असं करतो यात चिकन मसालाचा कड घालतोय सोयाबीन मध्ये. छान! आपलं दुकानात मिळत नाही का? ्
आ मिळतय की, हम्म.
असं करतो आम्ही ते तेला चमचावर भाजून घेते ना हे भिजवून झाल्यावर. काढून तेव्हा ते परत. कडक होतय.
हा हा होतय काय? हा. हा.
गार पाण्यातत ते भिजणारच नाही ना.
नाही भिजतय, भिजतय गार पाणी कांदाच चिरुस्तवर भिजत घालतय, सौदा करुस्तवर हम् हम् पिळून काढतय मग मी. पण त्यात दोन तुकड करतोय अशी. आणि मग. अग असंच की तेल तेन घालून फोडणी देतो.
आम्ही ते पहिला फक्त जरास भाजून घेतो.
घेताय काय? तस आम्ही भाजतऽ नाही होते,, तसंच तेल घालून.
बघा एकदा करून, कडक होतय ते,,, आपलं तिखट सांडण्याची भाजी करतोय नाई आपण..
हा हा,, होतय काय,, सांडग्याची भाजी करतायऽऽ ताईसाऽऽऽ
करतोय की.
कशी करताय ते.
सांडगं जरा भाजून घेतोय पहिला. आणि हेच शेंगदाणाचे पूट घालून करतोय मी सगळी माझी आणि त्याची जर सांडग्याची पात्रळ आती करायची असली तर सांडग का तेल पण भाजून आणि हेच की, शेंगदाण्याच कूट घालून करतोय मी सूक्की भाजी,, आणी तची जर सांडग्याची पातळ आमटी करायची असली तर त्या वेळेला पन सांडग भाजून तळून घ्यायचच जरा नंतर कांदा तुरीची डाळ घालायच आणि एक दो उकळ्यात एक दोन चमचा शेंगदाणाचे कूठ पण घालायचं, कोथंबीर घालायची. कारलं नाहीऽऽ
नाऽऽ
कारलं कुठं म्हंटलो मीऽऽ
तुम्ही कारलं म्हटलंसा ओऽऽ
नाही हो सांडग्याची आमऽऽ
मग तेच मला त्यात कारला ऐकू आलं म्हणून सांडग्याच्या आमटीत कारलं कुठंन आलं काही तरी गैरसमज झाला वाटत हा
तुरीची डाळ म्हटलो मी
हा
आणि कांद्याची फोडणी देऊन तुरीची डाळ आणि हे सांडग तळून घेतो कीनाय आपण ते ते कांदा भाजून झाला तर टाकायच गणे गरम पाणी करून घेतस ते आपल्याला लागेल तेवढं आमटीला घालायचं
हा हा
आणि मग ती उकळी आली क नाही आमटी गरमझालं की लगेचच येतीये मग त्यात दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायच आमच्याकड सगळ्या शेंगदाण्याचं सगळ्या च्या भाजीत शेंगदाण्याचं कूट जास्त वापरते सवय झाल्या
हां
अशी आमटी आणि सुकी भाजी पण करताना डाळ घालत नाही फक्त शेंगदाण्याचं कुठ जरासं घालून चिंग सांडगे ची सुक्की भाजी पण होत्या
हा हा
हम्म नाही मी कधी सांडग्याची आमटी केली नाही. हम्म आई केल अम्म सासूबाई कर तेत.
होय.
हम्म मम्मी देतिया. घालून. इथं नाही घालत.
अंगण तर भरपूर असत्यात की.
हाय खरं मम्मी देतिया तिकडंन सगळं सांडग दे देतिया. ते उन्हाळ्याचं सगळं पाक देतात तीकडं काहीच करीत नाही येऊन-जाऊन सालपापड तेवढं करतोय. हा. हम मम्मी आमची. हाय गई करत नाही द्यायला.
हा. हा. हा.
ते शाबूच हेज. ते हंडी पापड.
हम्म हम्. वर्षभराचं सगळं.
हा वर्षभर असं पण डब्बा-डब्बा भरून देतात. मग कशाला घालायला लागते. हम्म
म लोनच ते पण
नाही ते करतोय आम्ही
होय आंब्याचा कैरीचा
हम्म.
ते का तुमच्याकड असलच तंगडी.
आमच्याकड आंब्याची कर त्यात मुळ्याची, आमची आई आमची करत्या मुळ्याच, मिरचीच, मला मिरचीच लोणच आवडतंय.
हा हा.
हम्म.
चांगलं वाटतं आमच्यात जास्त बर आंबाच करतात.